आवळ खाता
हा हा बोला ना काय करताय
हं काय नाय तेच म्हटलं मी जॉब कर ते आणि आता लंच ब्रेक झालाय. मी कॉल केलेला होता तुमची झाले का कॉल कंप्
हा हा म ते कसंय कॉल अजून चालू ये माझं पण, नाय का-कॉल चालू ये अजून माझं पण
अच्छा अच्छा तुम्ही काय करता म्हणजे हाऊस वाईफ आहात की कसं काय?
हा आता सध्या तरी हाऊस वाईफ आहे मॅडम कसं पोर लहान ये ना ओ
अच्छा अच्छा-
मुलगा नर्सरीला जातो, माझा अजून आणि एक आता, आठ महिन्याचं बाळ आय. दोघं लहान असल्यानी, घरी कायतरी हो दोघं हा नाय त्याच्यामुळे आता घरी कायतरी करावं म्हणून आपलं हे टास्क
अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही प्रॉपर सोलापूरच्या आहात तर सोलापूरच्या आहात तुम्ही हॅलो हॅलो आवाज येतोय का? तुम्हाला आवाज येतोय का?